काय सखी काय करतेस तू
किती छान वाटल सखळी बोललात
ह
किती सुंदर वाटतं ना असं कोणीतरी म्हणजे शब्द किती छान आहे जवळच शब्द ना बर वाटलं बोल ऐकून
आणि बघ ना ग आजकाल म्हणजे असं गप्पा मारायलाच वेळ भेटत नाही अ जेते जच्या त्याच्या कामात असत सकाळ होते तसं जे सुरु होतं नवऱ्याचा डबा बनवा मुलांचा डबा बनवा घरातलं आवरा बर एवढं ून पण म्हणजे सगळं आपण करतो सगळं छान वगैरे सगळंच व्यवस्थित होतं पण स्वतःला वेळ भेटत नाही पाहिजे तसं मैत्रिणींशी बोलायला आपल्याला वेळ भेटत नाही तर खूप म्हणजे धावपळीच्या या जगात फार गरजेचं आहे थोडासा निवांत वेळ काढून आपल्या सखीला कॉल करून बोलणं किंवा तिला भेटणं गोष्टी खूप गरजे वाटतात मला तुला काय वाटतं सखी हबद्दल
मला पण असंच वाटतं खूप छान मला तर असं वाटतं सांगू का म्हणजे े मी गृहिणी आहे म्हणजे असं आपलं तर म्हणजे धावपळीच इतकं जे का ऱ्या गृहिणी आहेत त्यांच्यापेक्षा थोडस निवा इतकी गडबड नसते आपली पण तरी सुद्धा घरात राहणाऱ्या बाईला काहीतरी मन असतच ना म्हणजे असं वाटत की कुठेतरी मन मोकळत करावं कुठल्या तरी मैत्रिणीशी बोलावं आणि तुमच्या जारख्या अशा मैत्रिणी जर भेटल्या ना तर मला इत खरंच खूप छान वाटेल म्हणजे हा शब्दानीच जिंकल तुम्ही म्हणजे सकीी किती जवळचा शब्द मनाच्या
अगदी अगदीच बरोबर दोनच अक्षरी शब्द आहे पण अगदीच म्हणतो ना मनाचा ठाव घेणाराा शब्द आहे सखी या शब्दातच अगदीच अगदीच तुला माहितीय मी अ म्हणजे आता घरीच असते ना ज अ हाऊस वाईफ म्हणून आहोत आपण तर घरी बरेचसे कामं करतो त सगळं काम होत मग दुपारी थोडंफार काही अ पडतो वगैरे आराम करतो थोडासा आणि परत अगदी चहा पाण्याची जी वेळ होते तिथून परत मग आपण आवरायला सुरुवात करतो आणि माहिती वाईट कधी वाटत एवढं करू नये ठीक आहे आपण चालूच आहे आता संसार आहे म्हटल्यानंतर ह्या गोष्टी आपण करत असतो पण एवढं करून देखील जर एखाद्या दिवशी कोणी म्हटलं ना ह काय तर घरीच तर असतेस तू हा तुला काय बाबा नवऱ्याचा डबा बनवून देत मुलाचा डबा बनून देते मग दिवसभर काय त आरामच असतो तुला मग खूप मात्र मनाला वाईट वाटत कि एवढे काम करून एवढं सगळं सांभाळून जेव्हा असं काहीतरी ऐकायला मिळत अतनाफ
हा कारण का सांगू का एक सांगू का कारण त्यांना ह कामाचे म्हणजे इतके माहिती नसते म्हणजे आपण किती काम करतो क ण म्हण मंडळीच जरी सांगते आताची मुलं खरच म्हणजे म्हणजे मी तरी माझ्या मुलाला असं शिकवलं कि तुला घरामध्ये अस काम करावं लागेल कारण आता आपण गृहिणी होतो आपल्याला काय ती जबाबदारी नाही पण आताच्या मुलींना नोकरी सांभाळत, आणि घ सांभाळत या सगळ्या गोष्टी कराव्या, लागतात तर थोडेफार पुरुषांनी पण हातभार लावावा. त्या उद्देशाने मी माझ्या मुलाला म्हणजे, शिकवलयं म्हणजे डाळ भात तरी बनवायला शिकवलंय. की बाबा, थोडेस डाळ, भात, भाजी म्हणजे, तुला तुझ्या नंतरच्या गोष्टीसाठी तुला त्याची मदत होणार आहे. ना म्हणजे, जेव्हा बरोबर मी स्वतःहून शिकवल त्याला, की कधी तुला वेळ आली, तर तुझ्या स्वतः किंवा एखाद्या वेळेस तुझ्या मिसेसला कुठे? बाहेर जावं लागलं, नोकरी कामानिमित्त तर तुझ्या मुलांना निदान तू डाळ, भात शिजून खाऊ घालू शकतोस.
अरे वा! अरे वा मला, तर फार आवडलं तुझी ही कल्पना म्हणजे,
नाही मी शिकवलचं आहे. मला ह्याची कल्पनाच आहे. की आताच्या जगामध्ये म्हणजे, मुलांना म्हणजे नवरा बायको दोघांनाही काम केल्याशिवाय पर्याय नाही.
तर मग ते बरोबर आहे. की नाही त्यांच म दोघांनीच काम अस नाही, की बाईनेच काम करावी किंवा काय? कधी वेळ झाला, तर तू कुकर लावू शकतो. कधी तू लवकर आला. म्हणजे तुला उशीर झाला, तर तिझं ती जेवण बनवतचं आहे.
अगदीच अगदीच मी पण तुझ्या या मताशी
हा मग हा तर! मी ना माझ्या मुलाला तस सवय लावलेली, आणि राहिला पुरुषांचा तर आपल्या ते त्यांच्या आई, वडिलांना म्हणजे आपल्या माझ्या म्हणजे मी ज्या पिढ तून आले, तर माझ्या भावंना सुद्धा इतकां स्वयंपाक येत नाही करायला. तर मिस्टरांना तरी कसा येईल? कारण त्या पिढीला ती शिकवण नाहीये.
बरोबर.
असं झालं, त्यामुळे त्यांना त्या कामाची आपल्या कल्पना नाहीये, किती काम करतोय आपण.
अगदीच अगदीच आणि आधी कसं होत सांगू का? की अ म्हणजे संसार म्हटलं ना दोन चाक आपण जशी म्हणतो, तर अर्थारर्जन जे होत. ते पुरुष ही गोष्ट सांभाळत होते. आणि घरात मुला बाळांचं बघणं. चूलू चूलमूल जे आपण म्हण स्त्री सांभाळत होती, पण मग आता शिक्षण आणि स्त्री देखील आ शिक्षित झालेली आहे. ती पण पुुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतीये, पण तुला सांगू का या सगळ्या गोष्टी जे त्रिधा तीरपीठ आपण म्हणतो, ना ते स्त्रियांचीच झालेली आहे. आधी स्त्रिया शिकलेल्या नव्हत्या. त्या घरातले काम करत होते. अ त्यामुळे त्यांना म्हणजे, मी असं नाही म्हणत आहे ही गोष्ट चुकिची आहे. पण या गोष्टीमागे जसे नान्याला दोन बाजू आसतात. ना तर स्त्री स्वतः कमवायला लागलेली आहे. ती बाहेर जाऊन अ पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करती आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी स्वीकारलेली आहे, पण त्याचबरोबर पुरुषानेदेखील घरातली काम करायला पाहिजेत, काम क करणं ही गोष्ट कमी पणाची नसून, तर ती तिला हातभार लावणारी आहे. किंवा हा संसार दोघांचा आहे, तर ती जर बाहेर जाऊन कमवते आहे. तर तुझ देखील काम आहे. की तिला देखील घरातल्या कामात तू मदत करायला पाहिजे पण दुर्दैवाने हि गोष्ट आज देखील, आपला समाज पाहिजे, तस एक्सेप्ट करताना आपण आपल्याला दिसत नाहीये. आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे.
नक्कीच आहे! नक्कीच! आहे ही शोकांतिका पण ती शोकांकिका आपण आपणच बदलली पाहिजे. आपल्यापासून, स्वतःपासून बदलली पाहिजे. जशी मी माझी बदलली मी माझ्या, मुलाला हे सगळ शिकवलं.
अगदीच अगदीच.
हा, म्हणजे मग, हा ना, मग हे आहे संस्कार आपणच तुमच्यापर्यंत म्हणजे पोहचवले पाहिजे किंवा तुम्हाला वेळेची कामा ची गरज आहे किंवा तर त्या त्या म त्या सगळ्या गोष्टीतून तुम्हालाही जावं- जायचंय. जशी ती मुलगी समोरची येणारी, जाणार आहेत. तसं तुम्हालाही जायचंय तर तुलाही थोडंफार आलं पाहिजे ह्या गोष्टी करता, आणि तुम्हाला सांगू का? म्हण म्हणजे मी आताच्या ह्याच्यात बघते ना, तर मुलं खरचं करतात खूप. म्हणजे काही काही मुलं खरंच हेल्प करतात, बा मुलींनासुुद्धा. असं नाही की ते अ, अ म्हणजे असं आता पुरुष प्रधान वगैरे असं- म्हणजे नाही राहिलेलं, खरंच नाही राहिलेलं, आणि म राहूनही चांगल्या गोष्टी मुलींसाठी हा, आणि मुलींनी पण मला असं वाटत की, त्याच जास्त म्हणजे संस्कार तर आपण कर तोच पण त्याचा असा उलटा अर्थ घेऊ नये की, मी अर्थर्जन करते. आणि म्हणून मला अशा सोयी अ पाहिजेतच, असं नाही आहे श्रीत
अस म्हणजे स्वातंत्र्याचा स्वैराचार नको.
नको हा, असं मला वाटत
आणते.
म्हणजे माझी मुलगी असो, किंवा माझी सून असो. मला दोघींनाही ह्या, ह्याच्यातच बघायला आवडेल. की म्हणजे तुम्ही तुम्हाला जेवढं स्वातंत्र्य दिलंय, त्याचचं स्वैराचार करू नका आणि जेवढं तुम्हाला जमतय, तितकं करा त्याच्या म्हणजे असं, स्वतःला त्रासही करून घेऊ नका.
अगदीच. आणि अगं सांगू का तुला म्हणजे आता आमच्या इथलंच एक. उदाहरण आहे. अ म्हणजे माझी अ बहीण आहे ती. नात नात्याने ब म्हणजे ती लांबचीच आहे, पण बहिण लागते माझी. तर ती वर्किंग आहे ती इथे प्रायव्हेट स्कूलम ध्ये ती जॉब करते. तर अ तिला सकाळी लवकर निघायला लागत, आठ वाजता म्हणजे अर्थातच ति, तिचा मुलगा, तिचे मिस्टर तीनच जण असतात घरी आणि तिघेच सोबत निघतात आठ वाजता घरातून, तर मग ती ऊठ सोबतच उठतात हा, दोघं नवराबायको सोबत उठतात, अ ती स्वयंपाक करणार- तर तो झाडू मारून घेतो. तिचा स्वयंपाक झाल्यानंतर ती अ अर्थात कपडे वगैरे मशीन ला लावते, तोपर्यंत तो भांडी वगैरे काय ते म्हणजे
काय जे असेल ते, जे काम असेल ते, घेणार म्हणजे मदत होते म्हणजे म तिलाहि किती बरं वाटतय, म्हणजे आणि सांगू का अस जर कोणी मदत करणार असेल आणि असेच छान विचारांचे घरातली मंडळी असतील ना तर त्या मुली भवितव्य खूप उज्वल आहे.
अगदीच, अगदीच, म्हणजे ते यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात असतो ना, ते अगदी ख खरं ठरेल.
हा. आणि एका पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, जसं आपण म्हणतो ए ना तसं एका यशस्वी स्त्रीच्या मागे, तिच्या म्हणजे घरातल्यांचा, खूप मोठा
अगदी, अगदीच. आणि आधी कस असायचं माहितीय, का आपण म्हणायचो की बाई ही बाईची अ वैरीण असते असं म्हणत होतो आपण. दुश्मन असते. आता जसं सासूसुनचं नातं तर सगळ्यांनाच माहिती आहेे, ते विळी भोपळ्याचं नातं आहे. तर
सांगू का? एक मध्येच बोलते थोडसं, मी एक सांगू का? आई आणि मुलगी भांडत नाही का कधी?
अगदीेच.
भांडते की नाही? मग त्याच प्रेम आणि त्याच आपुलकीने सासु सुनांनी पण म्हणजे भांडणं होणारच. स्वभाव प्रत्येकाचे वेगळे असतात. आणि ते कधीतरी विचार एखाद्याचे पटत नाहीयेत. पण त्याचा अर्थ असा नाही ना तेवढ्या हे करा पण त्याच टोकाच भूमिका नाही ना झाली पाहिजे आई आणि मुलगी मध्ये कसं तुम्ही भांडलत की थोड्या वेळा विसरता आई आपुलकीने मग परत आपल्या मुलीला समजवून सांगते किंवा काय
अगदीच बरोबर. हो हो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये
तसं सांभाळून घ्यावं मुलींना आहे की नाही.
बरोबर बरोबर आणि संवाद खूप महत्त्वाचा असतो नात्यांमध्ये कारण संवाद नस तिल ना अबोला धरला किंवा काय तर मग गोष्टी खूप जास्त लांबत जातात ऐक ना सखी अगं मीना कोणीतरी आलंय वाटतं पार्सल आलेलं आहे घरी तर करू का तुला थोड्या वेळात निवांत झाली का मग परत कॉल करते तुला मी
चालेल चालेल चालेल बाय बाय बाय.